नमस्कार हा बोल बोल हो बोल हो येतो येतो बोला
हा बोला कुठल्या विषयावर बोलायचं आपण.
आपण झाड लावण्याबद्दल आता पर्यावरण दिन झालं ना आता पाच तारखेला अ तर पाच तारखेला जो पर्यावरण दिन झाला, तर तो एक दिवसापुरता मर्यादित नको‌. आपण झाडं लावली. पाहिजे आणि आता पावसाळा पण येतोय. आहे तर त्यामुळे आपण झाडांवर बोलूया. की कसं कसं आपल्याला लावता तेल हाय ना हा तर मग आपण आप आपल्याला खरं म्हणजे आता पावसाळा जवळच येतो आहे त्याच्यामुळे आताच आपण जर समजा बियाणं आणून ठेवलं तर छोट्या छोट्या आपल्या घराच्या टेरेस बाग आपण ज्याला म्हणतो. गच्चिवरची बाग आहे ना तर ते आपल्याला ते पण करत येईल आणि आतापासूनच आपण कुंड्या भरून ठेवल्या पाहिजे. म्हणजे जेणेकरून थोडासा पाऊस आला की आपण ते बियाणं टाकलं तर ते रुजू शकेल.
हो बरोबर आहे बरोबर हा
ते घरामध्ये जर केल तर मग ऑसिजन चं प्रमाण पण वाढेल आणि त्या त्या घरापुरतं ऑक्सिजन न मिळता सगळ्यांनाच मिळेल. झाडांच असं का नसतं तर की ते एकालाच देत ते सगळ्या वातावरणामध्ये जेवढा कार्बन आहे तेवढा घेतात ते ना तर त्यामुळे त्यामुळे त्याच महत्त्व आहे आणि मग ऑरगॅनिक भाज्या पण मिळतील आपल्याला असं.
हो हो बरोबर बरोबर मलाही तेच वाटतय की अ झाडं लावणं ही आजच्या काळाची खरोखरच गरज आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी कस होत की झाडं वगैरे भरपूर असायचे. ह् काही म्हणजे शेत्या भरपूर अस झाड काय काय प उगवायची काही लोक लावाय चे असं म्हणजे त्या वेळी जास बिल्डिंग नव्हत ना. आणि लोक लोकांची घरं छोटी छोट असयची बऱ्याच लोकांची मात तिची घरं असायची खेड्यापाड्यात तर दि अस त्याच्यामुळे ते कसं आपोआपच पर्यावरणाचं रक्षण व्हायचं. त्या झाडं लावली म्हणजे कसं पावसाचं पण वेळेवर अ येणं व्हायचं. असं झाडांमुळे
साधी झाड अगदी अ मेडिसनल प्लांट याला म्हणतो आप पण औषधी वनस्पती तर तशी तसे सुद्धा झाड आपण लावले पाहिजे.
हो बरोबर बरोबर.
की आहे अजवाईन आहे. किंवा गुळवेला ह. म्हणजे छोट्या छोट्या अ याच्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो.
हो हो हो आणि कसं आहे? कि ही झाडं सहजच उपलब्ध होऊ शकतात आपल्याला. तुळशी आहे अ किंवा अजून बाकी सदा फुली आहे सदा फुलीचा सुद्धा आयुर्वेदिक खूपच उपयोग आहे. कुळी कुळी अ म्हणत की कॅन्सर वर सुद्धा सदाफुलीमुळे
हो पांढऱ्या सदापुलीमुळे हो आता मी तर हळद लावलेली आहे हम्म
अनेक वनस्पती असे आहेत आप आपल्याकडे भारतामध्ये कि ज्या आयुर्वेदिक सुद्धा खूपच उपयोग आहे मग प्राजक्ताची फुलं आहेत परत जास्व त्या जाासवंदीमुळे केसां केसांना सुद्धा त्याच खूप उपयोग होऊ शकतो म्हणजे तेलामध्ये ते जाासवंदीच फुलं पाणं असे जर टाकून ते उकळवलं केसांना लावलं तर केस पण काळे व्हायला आणि मजबूत व्हायला मदत होते
हो मी तर आता ना हो हो मी तर आता त्यांना हळद लावलेली आहे आणि त्याच्या खूप छान असं एक प्लंट आलेलं आहे हळदीच आणि ती ओली हळद जी असते तर ती ओली हळद सुद्धा खूप औषधी असते तर त्याच्यामुळे आपल्या घराच्या जवळपास कुठेही आपण ती हळद लावू शकतो आणि फारस पाणी पण नाही लागत गतला आणि छान हिरवं झाड दिसत अस किंवा को पडा आहे कोरपड पण प्रत्येकाच्या घरात तसावी असं आहे किंवा त्वचेला काही झालं आपल्या किंवा काही थोडे थोडे असे पुरळ आले त्या पड ला की चांगलं असत तर त्याच्यामुळे कोरपड पण पाहिजेत ख कण खप पडला हा कारण निवडुंग जातीच आहे ना ते
हो हो हो हो कोरपडीचे तर फारच उपयोग आहेत म्हणजे अगदी प्रत प्रत्येक जे आहे ना आपलं स्किन केअर प्रोडक्ट त्या प्रत्येक याच्यामध्ये कोरपडीचा समावेश असतो ह त्याच्यामुळे कसं स्किन पण चांगली होते परत केसांसाठी उपयुक्त आहे तसच आपलं अ औषधी वनस्पती म्हणून सुद्धा त्याचा उपयोग आहे म्हणजे ते जर खाल्लं सकाळी ऐंशी पोटी तर पोट पण साफ होण्यास मदत होते अ खूकला सर्दीसाठीठी खूपच उपयुक्त आहे ते अशा प्रकारे भरपूर उपयोग आहेत कोरपडीचे पण
हा आणि कडीी पत्ता सुद्धा लावो पाहिजे कडीीपत्त्यामध्ये पण खूप गुणधर्म चांगले असतात आणि र आप ता त्ता मिळू शकतो आणि त्याचं एक वैशिष्ट्य अस मला जाणवलं म्हणजे मी लावलं तर तर पाणी टाकल्याबरोबर त्याचा एक सुवास येतो कडीीपत्त्याचा तर ते पण खूप छान आहे ते पण प्रत्येकाने लावावं छोट्याशा जागेत सुद्धा आपण लावू शकतो आणि ही जे झाडं आहेत ते नय का
हो हो बरोबर
कोथंबीर लावू शकतो आप पण मेथी लावू शकतो. हे छोटे छोट्या भाज्या पण लावू शकतो आपण हे भाज्या लावल्या आपण तर आपल्याला ऑरगॅनिक भाज्या खायला मिळू शक नाही का हल्ली ते खत
आणखीनं मिरचा ये हूं मिरच्या आपण जस आता या उन्हाळ्यात त्यात आपण अ तिखट बनवून ठेवतो त्या वाळलेल्या मिरच्या आणून त्यातलेच ते बी जरा आपण अ ठेवलं जवळ आणि ते ठेवलं आपल्या कुंड्यांमध्ये जरी थोडस पसरून टाकलं किंवा घराच्या आस पास जर मोकळी जागा असेल आणि तिथे ते बी टाकलं तरी छानपैकी मिर च्याचे रोप येतात. थोडंफार पाणी घातलं एवढं तेवढं खत घातलं तरी छानपैकी त्याला मिर च्या येतात म आणि त्या आपण आपल्या अ स्वयंपाक त्या साठी वाप रू शकतो म्हणजे आप आपल्याला अ आपण स्वतः लावलेल्या अ रोपांच फळ आपल्याला मिळतात एक प्रकारे आणि तो जरा आनंद पण वेगळाच अस तो ना जे आपण स्वतः लावतो, रुजवतो, पाणी घालतो, वाढवतो आपण
हो आणि क कस की याच्यामध्ये खत जे वापतो आपण ट ते सुध्या आपल्याला कपोट खत घरी बनवता येत. या आपलं नेहमीच कचरा जो असतो किंवा आपण अ छोट्या छोट्या भाजीचे पा पान असतात किंवा भाजीचे देठ असतात ते कापून टाकले किंवा गाजरा वरचल काढतो आपण काकडी सुा आपण जर समजा काढलं आणि सुकवून ठेवलं आता उन्हामध्ये तर ते सुद्धा कुंडीत टाकलं ना तर मग कमी वजनाची कुंडी तयार होते मातीचं वजन जास्त असत तर ते पण पौष्टिक पण असतं झाडांना आणि हिरवे झा येतात मग अस त्याच्यामुळे्य प्रत्येकाने त झाडं तशी लावलीच पाहिजे आणि कोविड म आपल्याला त्याच महत्त्व कळलंच आहे ऑक्सिजन आणि सगळीकडे उ उष्णता इतकी वाढली आहे आणि वातावरणात इतके बदल होत आहेत पूर्ण जगातच ते झाले आहे त्याच्यामुळे ते वातावरणात बदल ल्या ज सम अस तर झाडं लावणं हाच एक पर्याय आपल्याकडे सध्या राहतो नाही का आणि मोठी मोठी झाड पण लावली पाहिजे पिंपळाची वडाची
हो हो हो हो
ह काही ठिकाणी हम्म
आंबे खातो आणि त्या कोळी तशाच फेकून देत जांभळ खातो ते कोळी त्याच्या मधले बी आहे त्या फेकून देतो पण त्या फेकून न देेतात कधीतरी आपण अस जागी गेलो आणि तिथेच थोडंसं रुजवलं ते तर तेची छान पैकी झाडं येऊ शकतात. नाही का किंवा म आपल आपल्या जवळपास असेल जागा कुठ तर तिथं आपण ते टाकून पाणी थोडं फार पाणी घालत गेलो. तर मग छान पैकी अ झाड ती मोठी झाली का त्याचे छान फळांचा आस्वाद आपल्यालाच मिळतो ना आपल्याला म्हणा
हो. आणि आपण जर समजा लावलं तर मुलांना कळेल ना मुलांना पण त्याचा आनंद घेता येईल आणि मुलांना सुद्धा अस कळेल की हे झाड कसं असतं कसं उगवतं त्याची पानं कशी असतात.
हो बरोबर.
कसा आसतो. हे सुद्धा मग मुलांना आपोआपच अ शिकवण्याची गरज नाही लागणारं म्हणजे शाळेमध्ये आपोआपच त्यांना अनुभवाने शिकता येईल अस जसे शेतकऱ्यांचे मुलं शिकतात. तसे
हो आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे पक्षी पण आता लुप्त होत चालले ना. त्याच्यामुळे जर आपण झाड लावले तर ते पक्ष्यांना पण त्यावर घरटी अ बांधायला वगैरे त्यांना उपयोग होईल म्हणजे मग पक्ष्यांची पण संख्या वाढेल ना. लुप्त होत चालले पक्षी पुन्हा मग परत येतील. परत तयार होतील. अस त्याच्यामुळे पर्यावरणाचा कसा समतोल राखण्यास मदत होईल.
हो एकंदरीतच काय की झाडांमुळे उष्णता पण कमी होईल ऑक्सिजन पण मिळेल आपल्याला आणि प्रत्येकाला आनंद पण मिळेल. आहे ना. तर त्याच्यामुळे झाड आपण लावलीत पाहिजे अस अ सगळ्या ठिकाणी आप पण सांगितलं पाहिजे. आणि महिलांवरती जास्त जबाबदारी आहे. कि महिलांवर काय आणि पुरुषांवर काय पण महिला घरी असतात त्यामुळे गच्चीवरची बाग त्या फुलवू शकतात. नाही का.
हो हो बरोबर हा छान संवाद झाला आपला बरं का हम्म छान संवाद झाला आपला म्हटलं.
हो आजपासून आपण ठरवू, हो आजपासून आपण ठरवू झाडं लावायला.
हो हो नक्की आपण नक्की ठरवू की आपण झाडं लावू, झाड वाचू, झाडं लावू हम्म. धन्यवाद.